हॅलो, हम्म, काय करते?
काय नाही बघा, स्वयंपाक चाललंय. तुमचं काय चाललंय?
मी पण आता तेच भाजी वगैरे करून आली. अं फिरत तसंच गार्डन मध्ये. राऊंड मारायला चाललो. हम्म. काय केली मग भाजी आज?
भाजी ना, बटाट्याची बनवावं म्हणते आणि आता अजून डाळ भात लावलंय. भाकरी बनवायचं आता.
हा. मला पण करायचंय खिचडी थोडीश्या, पोरीसाठी.
हा.
हम्म, मग ते बनवून झाले की मग जेवायचं आठ साडेआठ वाजता.
हो.
हम्म. दादा आले की नाहीत घरी? ऑफिस वरून?
हो आले, आत्ताच आलेत बघा.
हा, हम्म हम्म.
हम्म उशीर झालाय आज.
हा लांब आहे ना आता कंपनी त्यांच्यामुळे.
हो.
पावसाचं वातावरण पण आहे दिवसभर ऊन आता ह्या टाइमिंगला गरम होतेय.
तरीच एवढा उकाडा नाही तुमच्याकडे आहे.
आहे ना इकडं पण म्हणूनच बाहेर फिरते म आमचं कसं खाली अस त्यामुळे एवढं नाही ऊन जाणवत दिवसभर. म्हणजे असं थंडावा थंडावाच असते.
हा हा
मी एवढं काही नाही वाटत आहे, तरी पण बरं वाटत जरा बाहेर असले का फिरायला.
हो बाहेर चांगल असते.
हो. मग चहा पित होते गडबडीत कप फुटला माझ्याकडून फुटला पोरीला म्हणलं दाखवू नक म्हणलं बाबा रागवतायत ह ह पटपट पट. लपवुन ठेवलाय कप्प्याचे तुकडे ह. ह्म्म हा ती चालली होती लगी पहिल घरात बाबा बाबा करत. मी म्हणलं प्लीज दाखवू नको ठेव म्हणलं साईडला. ते लपवुन, ठेवला मग लपवुन तिन. पोरगी लय आगाऊ हाय खतरनाक लेकर जातच.
मग काय तर पोरीचलय पापांचच लय ऐकत्यात.
हम्म पोरगी म्हणल की बापचच आकत्यात.
हा.
बाकी अजून?
काय नाय बघा, तुमचं अजून स्वैपाक बनवायचं मग?
स्वयपाक बनवायचा चपात्या आहेत सगळ्या, म्हजे सकाळी भरपूर केलेल्या होत्या ना. हम्म मग भाजी केली म्हणलं फक्त खिचडी करावी आता.
हा हा
खिचडी झाली की झालं मग काय नाय मग.
तेच
हम्म.. काय दोन तीन दिवस झाल असं पूर्ण जेवण स्वयपाक बनवतच नाय मी. काय तर थोडं थोडंच बनवते काल भोपळा्याचे पराठे केले होते.
हा हा.
हम्म ला असंच काहीतरी डोसा बिसा ह्याचे आपे करून दे बाळाला चांगले लागते. -बघ काय करायचं? सगळ्या डाळी भिजू घालायच्या, म्हजे नाही का मुग डाळ हिरवी मुगडाळ परत मटकी तुरडाळ हे अश सगळ्या डाळी घ्यायच्या आणि भिजू घालायच्या रात्रभर आणि स सकाळी मिक्सर मध्ये काढायचं त्याचं वाटण करायचं थोडस पातळ टाईप मध्ये लय पण आणि कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण सगळ्या ह्याच्यात पेस्ट करून त्यात टाकायची आणि थोड थोड ते सोडायचे लय भारी होतात ते.
होय का बघा मग हम् बघ करून बघ ते मंग मी पण एकदा, हम्म
केले होते. भारी लागत होती. टेस्ट त्याची, आणि परत आप्पे करायची थोडेशी, आणि त्याचाच डोसा सोडायचा परत
डोसा पण येतयं का?
डोसा पण येतयं सोडायला त्या, त्याच पिठाचा ते तांदाळाचे कणे क्षा, हे कधी पण चांगला, राजमा वगैरे टाकायचा. राजमाचा फ्लेवर चा उमटतोय. मजे त्याच्यात पडतोय. आणि लाल लाल सर पण होत्यात.
हा हा.
भारी लागत्यात ते, मी देते पोरीला करून डोसा वगैरे त्याचा कधी कधी म्हणलं, चांगलं दुसरं कायं खात पण नाय ना, ऍटलीस्ट तसलं तरी चांगलं चांगलं दयावा म्हणून हम्म, मग हा करून बघ उद्या ते सकाळी छान लाग, छान होतात. हम्म
हाजून काय मग?
हूं, काय नाय आता बघ बसली आता. हूं सकाळी आज मज्जाच झाली. माझी अ माझी फ्रेंड हाय न, तिनं नऊशे रुपयाचा बॅलन्स टाकला. ती गरबडीत होती ती आणि तिला एक तिची मैत्रीण बोलायलायत्या गडबडीत तिनं मलाच बॅलेन्स केला नऊशे रुपयांचा हा मलाच केला. तिनं मग तिनं तिचा फोन आला. गरबडत गरबडत हाबग अस असं झालय. बघ चेक कर. म्हणलं, मला तर काय मेसेज आला नाही म्हणल म ह, मला आलंच नव्हता ना, मेसेज त मी कशाला हो म्हणू मग ती नं डायरेक्ट घरी आली. म्हणली हे बघ असं असं झालय. मी म्हनलं चांगलंय म्हटलं तुला कोणी सांगितलं होत. घाई गरबडीत एवढ्या सगळ्या गोष्टी करायला.
हम्म, घाई गडबडीत तसच होतंय.
हा, आती घाई संकटात नेई, असं असतच की‌ लिहिलेला. म कायं नायं मग त आम्ही दोघींनी बरच वेळ ट्राय केल. कस्टमर केअरला ते फोन केला मग ते काय नाई. ते म्हणले की पस्तीस दिवसांन तुम्हाला येईल कमप्लीट करा म्हणले. म्हणजे कंप्लेंट करा. तुमचं सगळं टाका काय काय झालंय. टाकल तिनं म येईल म्हणले, पस्तीस दिवसात रिटर्न तुम्हाला.
हूं, मग काय बिचारी, ती लागली ईवळायला हात काय करायचं म्हणले, नऊशे रुपये गेले. मी म्हणलं तुझं जाऊ देत बाई म्हणलं तू माझ्या नावाने टाकलंस म्हणलं रिचार्ज, मला द्यायचं दा हे होऊ नये म्हणलं झालं.
मग काय त, फुकटचे पाकिट मला द्यायला लागले असते. नऊशे रुपये.
हो, मग तसं तर होणारच
हूं, मी म्हणलं माझं तर ऑलरेडी रिचार्ज टाकलेलायं म्हणलं. मला आला पण नाय. टीव पण नायं झाला तो मला मी तर कसं देणार म्हणलं तुला, तू कंप्लेंट कर म्हणलं बँकेला मग बँक नी लिहून घेतलय. पस्तीस दिवसात रिटर्न येतील म सांगितल
तेच क्या
हम्म, म्हंणलं आलं तर बरं होईल बिचारीचं. नंतर विनाकारण अडकून बसल. हम्म, मग काय तर, मी पण घरात बसून बसून माळा बनवलेत आग ते अर पोरीच्या बर्थडेला ते गिफ्ट आले होते ग तिला ती माळांची मण्या मण्यांचे सेट वगैरे.
हा हा हा.
मग ते असंच आपलं दोन माळा केलं होत नाय एक ब्रेसलेट बनवलं होत आणि एक अंगठी बनवली होती.
होय का?
म्हंटलं, असच टाइमपास साठी करत बसले होते.
हा काहीतर बघायला गेलं, तर टाइमपास होतय आणि मला पण म्हणजे असल्या गोष्टी खूप करायला आवडते, काय पण
तुला लय आवडते खरं, तर चांगलेय पण ते त्याच्यामध्ये कला.
हम्म, आणि मी काय वर्स बीस काय लावत नाय, नुसतं मोबाईल वर बघायचं आणि करायचं.
बरंय ना, तुला म्हणजे त्यात इंटरेस्ट तरी आहे करायला. म्हणजे शांत मनानं कर करायला आवडते.
आणि बघितलेलं असं काय आवडलं ना, मी म्हणजे असं करतेच ते.
हा, आमचं तसं नाही लगेच बोर होत ते काम करायला लागलं की. त्या दिवशी मी उगं पोरगी करत होते ग खेळत होती, मग तिच्या सोबतच करत होते मी.
होय.
हम्म, तिच्या सोबतच म्हणलं तिला ती करत बसलेली म्हणलं, थांब मी तुला शिकवते.
हा हा हा.
मग टाइमपास म्हणून करत बसले त्यास्त, त्यातनं बी एक तोडून टाकली पोरीने लगीच, हम्म.
मध्ये पण ते माझी जाऊ बाई हे करत होते आरीवर्कच. तिज बघून मी पण करावं म्हटलं, ऑनलाईन केलं.
स्ववरच वगैरे ना.
हा एकच केलते माझ्या स्वतःच पण लई म्हणजे असं सारखं बसावं लागतं त्याला होत नाही.
मग काय पाठ गळून येत असेल, ते बसून बसून हाताच कंटिन्यू काम अन् डोळ्याचं काम आहे ना ते. एकदम कंटिन्यू बघत बसायचं त्याला.
तेच मग तेच की, करताना खूप म्हणजे सगळं करावं म्हणावा नंतर न परत नकोच वाटतंय.
मग काय तर, मग काय कुठलंच काम सोपं नाही जगात.
नाही तेच की. ते बघताना करताना असं ऑनलाईन वगैरे चांगलं वाटतंय करावं धराव नंतर न काय नकोच वाटतंय, एकदा, दोनदा केलं की.
हा एक, दोनदा केलं की नको वाटतय.
हम्म, ते तिथंच राहतेय पर परत, दुसरंच करायचं काय तर.
हा.
हम्म.
पण घरात बसून तो बिझनेस चांगलाय पण, आपल्या आपल्या जरी ब्लाऊजच झालं तरी बास झालं, दुसऱ्यांचं मरूदे.
तेच की, तस चांगलं आहे ते स्वतःच
हम्म, स्वतः स्वतः केलं तरी बास आपल्या लेकरांच्या फ्रॉक्सच वगैरे.
तेच की.
हम्म.
हॅलो.
हॅलो.
हा झाली का म्हणले खिचडी बनवून?
झाली झाली.
हम्म हम्म हम्म मी पण करेन आता खिचडी काय तर तिला. लय दिवसं झालं वरन भात केलाच नाय तिला.
हा.
हम्म बाळ तुझं नॉन व्हेज खात असेल की हे ना.
नाही नाही ते फक्त आंडी तेवढं ह्यांनी देते ती तेवढंच.
हा आ माझं पण तसच हाय, मी पण खात आमच्यात पण तसच ये. त्यांनी खात्यात. मिस्टर खातेेत मग तेवढंच अंड खाते ती पण. तिला नॉनव्हेज जरा दिलं ना तर ती तोंडात थुकते लगेच शी ये म्हणते नाही खायचं ममा.
हम्म हम्म हम्म.
मग पोरगी माळकर झाली नुसती.
मी पण आधी का लहान पण जन्मल्यावर एक युट्यूबर व्हिडिओ आलते ते ह्याच लोकरीचा दोरा नसतय का म्हणजे फ्रॉक बनवायचं. मग ते. बनवले होते मी म्हणजे तेव्हा बघा सवा एक का एक का दीड महिन्याची होती.
होय का?
हा म्हणजे सगळेजण सगळेजण म्हणजे म्हणणार मला बनवू नको बनवू नको म्हणजे मला एवढं आवड होतं ते बनवायचं. आणि मी बनव बनवले पण ते.
हम्म म्हणजे ते लोकरीचा हात ते चा दाबनाने ग व ते तसले वालेच की स्वेटर टाईप मध्ये
हा छान झालत पण फ्रॉग
होय काय? भारी कीे आग ती कुठन शिकली का असच
तेच म्हटलं मोबाईल वरन बघून
भारी की अग तरी पण ती मोबाईल बघून शिकायच म्हणजे चांगलीच गोष्ट ये की
हम्म. तेव्हा कसं डिलेवरी झाल्यावर वगैरे काय करू नको म्हणतेेत ना जास्त असं मला ते बघितल्या मला दम पण निगत नव्हत एवढं म्हणजे ते करावं म्हटलेलं मी आणि केलेच मी तेव्हा ते
हा तेच क कलाय पण ती त्या गोष्टीची.
हो आणि बघितलं की जरा एकदा हे एकदा दोनदा केले की काय वाटत नाय म्हणजे आपल्याला कधी पायजे तेव्हा बनवता येते कर
हा तो आता पण करू शकते निवांत बसून रोजच एक तास जरी केलं तरी पण होऊन जाईल हे
होऊन जाते हो हो.
एकच तास करायचं लय करायचंच नाय किंवा मग असा अर्धा तास पहिला करायचा नंतर थोडस आराम मग नंतर अर्धा तास असं करून पण होऊन जात. तेवढं काम केल हम्म
मला असल्या गोष्टीच जास्त आवडेल बाकी काही नाही.
मग काय चांगले पण काहीतरी आवड आहे.
हा
आमच माझं तर काय उठा अभ्यास करा न जावा लेक्चर घ्या असंच आहे.
तुमचं तेच तुम्हाला जाॅबला जावं लागतय.
जायच लागते रोज अभ्यास करायला लागते आम्हाला रोज म्हणजे एक तास शिकवायचं म्हणलं ना की. कमीत कमी दीड तास तरी अभ्यास करायला लागत तव्हा कुटं ती मग बोलायला येते पोरांशी
हो तेच की
हम्म काही नाही आमच ना अभ्यास हा स्कुटीवरच जाते. माझी एक फ्रेंड आहे मग त्यिच्यासोबतच हा नाही तिच्या सोबत जात फ्रेंड सोबत जात स्वतः नाही. स्वतः नाही अगं होत भीती वाटते गावाकडे चालवली गाडी पण हित नाही शहरामध्ये चालवू शकत.
हा तेच तुम्ही मध्ये घेतलेलं ना म्हणून म्हटलं
हा ते दीर वापरतोय ना माझी हम्म हो हो चालतेय करा मग जेवण बोलु उद्या. चालते हो बाय हो